हॅलो!
आवाज येतोय का तुम्हाला?
हॅलो!
एक मिनटं हां चालू ठेवा चालू ठेवा हॅलो. आवाज येतोय?
हो हो येतोय थोडं मोठं ब मोठ्याने बोला.
एक मिनट फक्त एक मिनिट हा मी रेंजमध्येध्ये जाते. एक मिनट.
हॅलो!
हा हा ह बोला.
हा येतोय आवाज?
हो हो बोला.
हो हो काही नाही हो मी तुम्हाला वि विचार मेसेज केलेला दुपारी पण मम्मी पण आजच दुपारी काम चालू केलं म्हणलेनाच विचारावं तुम्ही त्रि नवत्या
तेव्हा ना माझं ट्रान्स्टिकशनचं ल होतं म्हटलं ति नेमकं थोडं थोडं थोडं थोडं येत.
हा हा हां ह झाले का तुमचे कॉल सगळे.
नाही नाही बाकी तर अजून माझे पा
बाकी इतका आहो तेच ना काही काही काय करतात त्यांच्या होऊन गेल्या का नंतर आपला कॉलच नाही रिसिव्ह करत किंवा मेसेज. पण नाही बघत.
माशांचे नंबर लिहून ठेवायला पाहिजे नंतर त्यांना मग कॉल त्यां पण नाही रिसिव्ह करायला पाहिजे हे चुकीचं आहे ना
खरंच चुकीचं आहे आणि हे पा अ काही, काही काय वेळेस काय होतय समोरच्याला गरज नसते आपल्या काॅलची त्यांना त्यांना त्यांचे कॉल झाला का मग सोडून दे विषय काय उगीच काय घेत बसायचे पण मग त्यांना हे नाही कळत दोन्ही कॉल घेतल्याने बेनिफिट आपल्यालाच होतो
हो, हो, हो, हो हो तेच ना नाही पण तुम्ही आता कुणाला तरी केलं ना तर मी सकाळपासून मी तीन वाजता फ्री झाली तेव्हा मी मेसेज लगेच टाकून दिला तुम्ही मला कॉल करू शकता मी फ्री आहे म बरेच कॉल अटेंड केले पण माझे तीन वाजल्यापासून आता सहा वाजत आली पाच पण कॉल नाही का झाली कंप्लीट फक्त चार कॉल झालेत मॅडम त्यातून तीन कॉलच फक्त बोलणं झाले एक कॉल तर असा फुकटच गेला माझा
नाही तुमचे कॉल झाले का समोरच्याचे घेतला तुम्ही
आ समोरच्याचे अ नाही समोरच्यांचे पण घेतले आणि मी माझे चार झाले आय थिंक फक्त दिवसभरात
हो ना अहो पर्सनली हाऊस वाईफला म्हणजे घरातले काम सोडून दहा, दहा मिनिटं प्रत्येकाला द्यायला नाही जमत पण मग कसं एकदा सुरु केलं तर मग त्या कॉऑपरेट करायला पाहिजे
हा नाही मग आता फोन घेऊन बसला ऍटलिस्ट दोन त्यांचे घेतले दोन आपले तरी होऊन जात ना अस आता तुमच्या अगोदर मी एकीचा घेत कॉल तिचं बाळ रडायला लागल त्या बोलल्या का आता नंतर तुम्ही करा तर मी म्हटलं मी अगोदर एक कॉल आता तुमचा आला तर तुमचा घेते नंतर तुम्हाला करते असं प्रत्येकाने वेळ काढून द्यायला पाहिजे ना मी फ्री असेल तर मी लगेच सांगते हो आहे फ्री करा पण मग समोरून येतं क मी तुम्हाला करते मग तुमचा केल्यानंतर परत आमच्या करायच्या वेळी ते रिप्लायज देत नाहीत
मग आता काय करायचं लेडीज बघून घ्यायच्या सांगताना मीच करू का असे विचारायचे
मी पण खूप हुशार आहे मी एक डारीच ठेवली डायरी बरोबर नाव आणि नंबर लिहून ठेवते आप कॉल झाला नेक्स्टाईम त्यालाच करायचा म न येणारं आप आपल्याला ज्यांचा रिजेक्ट केला त्याचा कॉलच नाही घ्यायचा बरोर
तेच तर ते काय होतं वाया जातो ना आपला कॉन दुसऱ्याला आपला
वेळ वाया जातो हो मग ज्याला काहीच काम नाही ठीक आहे आप आपण पण दुसरे कामं करतो त्यात हे काम करायचं म्हणलं एवढा वेळ नाही देऊ शकत
तेच ना
आणि प्रत्येक वेळी हेच तुम्ही काम अगोदर केलेले आहे
नाही नाही
फर्स्ट टाइम करताय तुम्ही पण हा मला एक जण बोलले का त्या वर्षापासून करतायत त्या बोलल्या फर्स्ट टाईम असं कॉलिंग झालं नाही तर वेगवेगळं येतो
नाही वेगवेगळ येतं म्हणे मला पण माहितीय ते म्हणजे ते ग्रुपमध्येच बोलतात सर की वेगवेगळ काम येत हेच येतं असं नाही याच्यानंतर ट्रान्स डीरिप्शनचं पण येत प ते ट्रान्स्क्रिप्शन ला काय आपलेच ऑडिओ युज करतात ते
आपलं काय करतात
आपलेच ऑडिओ युज करतात आता तुम्ही माझ्याशी बोलताय ना
हा, हा, हा
तेच ते ट्रान्स्क्रिप्शनमध्ये यूज करतात
ओके, ओके मग ते ऑडिओ बघायचे आणि आपण खाली टाईप करायचं का?
तो टायपिंग पण येतो ऑलरेडी आता मी तुम्हाला विचारलं तुम्ही जेवण केलं का? तिथं लगे येतं तसंच, तुम्ही जेवण केलं का, मग त्याच्यात त्यांना जेवणची स्पेलिंग सुटी करेक्शन करावं लागेल असं काहीतरी, त उलट सुलट लिहिलेलं राहतं ते करेक्शन करायचं वाक्य पूर्ण आलेलं राहतं, पण आपल्याला करेक्शन करायचं असतं.
हा शब्द मागे पुढे.
हा मागे पुढे राहता ना ते शब्द तो ऑडिओ ऐकायचा ज तसाच तसा स्वल्प विराम, कॉमा किंवा ते, ते द्यायचं व्याकरण दृष्ट्या ते तसं कम्प्लीट करायचं ते वाक्य. पण सबमिट करायचं, असं आहे. मग ते तुम्ही चालता बोलता करू शकता. त्याच
हा, हा, त्याचं काही नाही, हो हो पण यालाही नाच पर्सनली वेळ द्यावा लागतो या कामाला जरा
आणि इथं आहे ना व्यस्थित मुद्दे सुरू बोलल तर, आपल्याला पुढे ट्रान्स्क्रप्शन मध्ये प्रॉब्लेम नाही येत. काही काही लेडीज आहे ना, म्हणजे काय बोलावं त्यांना काहीच समजत नाही मी रे ट्रान्सलेशन करात ना त्यांना डायरेक्ट वैताग येतो की, काय ऑडिओ ऐकतो या.
ह ह
म्हणजे नको नको होतं डायरेक्ट ते ऑडिओ करताना. आज नेमकं सकाळ पासून चालू झालेलं होत ट्रान्स्क्रिप्शन, मग मला मी हो आलेलं होतं मला,
म्हणजे कॉल कमप्लीट झाले का तुमचे, कॉल कम्प्लीट झाल्यावर येतं का ते?
माझं ना मी ट्रान्स्क्रिप्नचा आधी भरलेला होता फो
हा हा हा हां ओके.
त्या आल्या म मी सुरुवात केली म आज कमीत कमी मी आठ नौशे केले सकाळपासून,
हो ना.
हम्, कंटिन्यू केलं मग मी ते, ठीक आहे जेवढं होईल तेवढं करते. कारण त्याचे बी कस, आता लगेच बंद झालं, तुमच्या कॉल ते बंद झाल्या लगेच तुम्हाला कॉल केला.
हा, हा, हा, मग मॅडम हे कार्याच्याच कार्याच्याच महिलाला येतं का ट्रान्सलेशन पण आणि हे पण का ते वेगळं आहे परत दुसरं
नाही, नाही नाही, कार्याच्याच महिलाला येत. तुमचा हा झाला ना का कं्प्लीट कोण हो टेंड मला तसं नाहीी आधी तो भरला होता ना म्हणून मला आलंय काहींच येत काही ते थोडंफार करतात ऍडजस्ट काही काहीचा म आधीही भरलालं असेल तर नंतर बी येतं त्यांना आधी फोन करता पण येतो, तसं काही नाही उलट सुलट येत राहत ते पण काम हे दोघं येतात. तुम्ही जर दोन्ही फॉम भरलेले असतील तुम्हाला दोन्ही काम येतील म्हणजे
मी दोन भरले क एक भरले मला पण नाही सांगता येत.
ट्रान्स्क्रिप्शनचा भरला असे तर तुम्हाला येईलच, कारण हा फोन फ्रेंड्स संपत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ट्रानस्क्रिप् प्नचा
ट्रान्सलेशन भरलाच नाही वाटतं मॅम मी तो फॉर्म
नाही का? मग भरून घ्या तो फॉर्म.
हो का, मॅडम मॅडमला सांगाय लागेल का तो पण द्या म्हणून.
हा सत्कर्म फाउंडेशनमध्ये मध्ये आहेत का तुम्ही?
हा हा आहे ना, आहे ना, लांडगे मॅडमला सांगायला लागेल.
आणि एका कार्याच्या ऍपवर कार्याच्या ग्रुपमध्ये
कार्याच्या पण ग्रुपमध्ये आणि सत्कर्मामध्ये दोन कड
हा मग ऐका मग ते कोणाला सांगू नका आ मी काही कोणाला सांगितले नाही. कार्याचा ग्रुप आहे ना त्याच्यावर जायचं आणि तिथच तुम्हाला आहे ना वरती जे म्हणतो ना आपण लिस्ट येते बघ किती नंबर आहे सेव त्या कार्याच्या ग्रुपमध्येध्ये
हा सेव किती नंबर आहेत. हा, हा, बरोबर.
तिथे येतं ना तिथे ट्रान्स्क्रिप्शन आ ए पाघ लोका अक्षर ट्रान्स्क्रिप्शन इन मराठी असं म्हटलेलं आहे वरती. तिथं आहे ना, अ थ्री थर्टी सिक्स असे मेंबर येत. असं म्हटलेलं आहे त्याच्या खाली ना दो्ही लिंक आहेत.
असं आहे का.
टारनकिप्शिंची पण आहे आणि फोनो फ्रेंडची पण आहे.
हा हा हा हा हा.
ते कोणालाच माहिती नाही मी जस रिसर्च करता करता एक दोन जणांना सांगितले. लं ट्रान्स्क्रिप्शनच्या लिंकच कारण कोणाचा फायदा होत असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. मणून मी तिथून तिथून काढून घ्यायला लावलेली पर्सनली सेंड केलं का मॅडम बोलतात. आणि ज्याला माहिती तो तिथून घेऊन घेतो लिंक असं आहे.
असे का म्हणजे तिथून घ्यायची का म्हण चालेल चालेल. मी हा झालं का नंतर तुम्हालाच विचारेन मॅम कशी घ्यायची ती वगैरे ह
हो हो काय हरकत नाही बाकी काय म्हणता.
हा बाकी काय नाही मजेत
आपण वाचत की हे सुद्धा बोलायला नाही पाहिजे होते.
म हा विषय काहीतरी घ्यायला हवा होता ना.
तेच ना काय मग उगीच होत ना गैरसमज. कारण हेच ऑडिओ आपल्याला रिपीट जातात.
हा हा हा हा हा ह बरोब
ते मॅमला पण रिपीट जातात आपल्याला पण रिपीट जातात. सगळ्यांना रिपीट जातातं हम्म्म् हम् काय म्हणता बाकी झालं जेवणाची तयारी
हो जेवणाची नाही मॅडम आता तशी चहा वगैरे झाला संडेमुळे त्याच्यामुळे
आणि मला माझ्या नावाने हाक मारले तरी चालेल मॅडम नाही म्हट आप तरी चाल का प्रॉब्लेम स्वाती स्वाती
स्वाती स्वाती स्वाती आता कन्फ्युजन आहे.
ह् हा ते भरपूर नाव आहेत ना आता ते एका कॉलवर तर काही लगेच ओळखणी होत.
नाही होत नाही होत आणि ते नंबर पण एवढे आहेत ना त्याच्यामुळे काही कळत नाही असं.
तेच तेच
हा वेळ लागतोय थोडासा
वेळ लागतो थोडासा.
हा.
काय स्वयंपाकायची तयारी काय करायची आज
हा स्वयंपाकाची अजूक ठरवलं नाही आता प्रत्येकाला विचारून आज संडे असल्यामुळे सगळ्यांच लेट लेट हे सकाळी उठणं लेट नाश्ता लेट दुपारचं जेवण लेट
हम्म.
हम्म त्याच्यामुळे आता सगळ्यांना विचारून किती कुणाला भूका आहेत त्याच्यानुसार
अरे बाप आता आमचं बी तसच आहे मी आत्ता दुजवा घे दाखवलं आता म्हटलं पुढचं काम करू पण त्यापेक्षा म्हटला तर एक दोन कॉल करून घेते.
हा हा हाा नंतर आपल्या बायकांना स् पायपांखाची तयारी म त्यामुळे मग परत नऊ पर्यंत फ्री नाही.
आजीबात नाही नऊ नंतर कोणाला कॉल करायचां प्रत्येकाचे मिनिस्टर घरी आलेला राहत. बसलेले राहात आपले बरोबर नाही वाटत. आणि इन जनरल बोलायचं म्हटलं जरी ना तुम्ही हे काय बोलता कॉलवर
हा होत होतं बरोबर
हे रिकामा काम करत का पण ते रिकामा नाही आहे त्याचा आपल्यालाच फायदा होत त्यांना पळून सुद्धा असं होतं.
हो मग ते त्यांना ते आवडत नाही ना सारखा कंटिन्यू कानाला फोन लावण
कानाला फोन लावले आपण आपल्यास ह त्यांना वेळ द्यायला पाहिजे.
हम्म अह. आहेत का, बाहेर गेले? बाहेर गेले फिरायला हम्म हम्म
अजून काय चाललं, काय चाललं अजून?
हा काही नाही मॅडम पाऊस सुरू झालाय, जरा इकडे काल पासून.
हो, ना आमच्याकडे झाला होता थोडसं परत बंद झाला.
बंद झाला का हा इकडे झाला, काल पासून आठ दिवस नव्हता काल पासून झालंय बऱ्यापैकी.
हो, ना.
हो खूप उकाड्याचं वातावरण होतं, तर ठीक झालंय पावसामुळ जरा.
बरं बरं चला.
अहा हा हम्म! नाही तर आम्ही गर्मीने खूप
आमच्याकडे तसच आहे एवढं नाही, पण तरी चालेल चला.
ओके! ओके ओके हा ठेव मी तुम्हाला, कॉल करतेय नंतर ह ओके बाय!